ह सांगलं तसच ना?
हॅलो. हा तुम्ही घरीच असं घरी असताय का जॉब करताय म्हणत
नाही. आता नाही करत, आता घरीच असते, म्हणजे प्रेग्नेंट हाय. अच्छा बेडरेस्ट आहे त्यामुळे मग घरी असते.
हा हा हा हा.
रस्त्यावरून बघा काय व्हायलय?
हॅलो. मी पण घरीच असते लहान मुलं काय? त्यामुळे हम्म.
माझी पण एक मुलगी आहे, आता सेकंड ला त्याच्यामुळे घरीच राहते, सध्या घरीच. झाल ना. नाही नाही ग
मग तुम्हाला कशात आवड?
आवड कस काय जास्त कमी मला आरेबिन आवडतय.
रीडिंग.
हा रीडिंग आणिच स्वयंपाक.
हा हा
नवीन पदार्थ बनवायला आणि रिडींग.
हह
जास्त वगैरे नाही रीडिंग पण कस,
हा हा
त्या ऍप वर रीडिंग करायला मला जरा जास्त आवडत. त्याच्यावर त्यांनी जास्त करून ग्रुप्स आपला का इथे आहेत ना. अ छावा वगैरे तर. तसे बीट्स वगैरे पण नाचते हा ठूमके वगैरे पण. ते बुक पेन्शन आहेत मग म्हणजे कथा आहेत कादंबरी आहेत
हा हा
हम्म शाळेचे जास्त करून रीड करत असतो. टाइम पण जात नाही मग रीडिंग करायला लागलं की जरा जास्त टाइम जातोय.
हा हा हा होय
ह दिवसभर घरातच. ह कस पुस्तक वाचायचं म्हटलं, तर तुम्ही मोबाईल वर वाचणं वेगळं. पडते आणि पुस्तक वाचनं वेगळ पडते, पुस्तक वाचना वेळी झोप येत्या.
हा मोबाईल मध्ये जरा.
मोबाईल मध्ये कस, जरा त्यातन बाहेर पडून जरा मेसेज. झोप येते एक दोन पानं वाचल्या की मी झोपायला चालू होते. त्यामुळे मग मोबाईल वरच प्रतिलिता ॲप वरच स्टोरीज ते जास्त करून वाटत असतो.
हा हा हा
मग कसं जरा. आत मुलगी शाळेलाय त्याच्यामुळे तिचा अभ्यास घेण्यात तेवढ जाते एक तास दोन तास.
हा हा
तिच्यामागे सकाळी शाळेला गेली ती एका त्यामुळे त सगळे तीथं ते तोपर्यंत काही काम नसतंय ना सकाळी.
हा
आणि सधा म दोन ला आली की जरा झोपली तर झप का नाही झोपली तर मग इकडे तिकडे करत बस्तिया पाचला अभ्यासाला बसली कि मग सात आठ वाजतात
हा
त्यात खान पिन जरा झाले की मग लगेच झोप कारण सकाळी शाळा लवकरच होई लवकर उठी
हा हा
हा हा हा हा हा
मग करावा लागतय लवकर
हम्म हम्
त्यामुळं लवकर उठली की, संध्याकाळी लवकर झोप आठ दुपारी आता झोपायचं बंद केलं जरा आधी झोपत होती पण आता बंद केलाय.
हा हा हा.
संध्याकाळी मग झोपायला लई दमवतीया बारा एक वाजलं तरी झोपत नाही लवकर झोपतीय मग आता दुपारी आधी झोपवत होते आता दुपारी झोपयच पारी बंद केलय म्हणजे संध्याकाळ लवकर झोपली, की सकाळीं मग रात्री जमत पण नाही तर, म मला एक तरत माझं माझं आणि हित हे फिरत असंता रात्री त्यामुळे रात्र आपली जेवली की तिच ती झोपते नाही, तर मग तिला झोपवा जबरदस्ती करा झोपायला. असं असं होतंय. त्यामुळं म लव लवकर दुपारी झोपवायच बंद केलेय आता. जरा दुपारी टी व्ही बघत बस्त्या अन संध्याकाळी अभ्यास. अभ्यास केली की जेवत्या अन झोपत्यात म्हंजे एक दोन तास जरा टी व्ही पण बघितल्या नाही, तर म लईच आळस करत्या सारखं सारखं अभ्यास
अभ्यास नाही त शाळेत होय होय जरा बाहेर पण खेळायला पण सोडायचं जरा.
होय अर्धा घंटा जा पाऊस चालू झालाय त्याच्यामुळे आणि तिची शाळा सकाळी असते ना बाकी सगळ्यांची तीच्या फ्रेंडची तिची शाळा दुपारी असते मग काय करणार हां ते सगळे जण संध्याकाळी येतात पाच साडेपाच वाजता, मगं त्यामुळें मगं संध्याकाळी पाऊस चालू होते तिला कुठं जायला बाहेर खेळायला मग घरात बसं तेवढं काही तरी खेळणे वगैरे घेऊन घरातच खेळता आमच्या सोबतच.
हां.
तेवढं झालं की म अभ्यास करता आणि झोपून टाकत्या म जेवून. त्या मग बा बाहेर खेळायला किचकीच किचकीच होते आपल्याला हम्म आपल्यालाच कोणती काय बाकी पोर तर सर्वच घाण करतात, त्यांना आवडतं ते त्यात जायाला पण सगळं घाण करतात त्यामुळे, आपण राहून देतो.
हां तेच काय.
चिडचिड चिडचिड होतय ते सगळं घान
पावसात मं होय मला पण तसंच होतंय.
पाऊ पाऊस म्हटल की एकदम त्याच्यात ते गार पण वाटत असते आणि छान पणं वाटतं असतें.
घाण पण वाटत असते, पण पाऊस पाहिजे.
पाऊस पाहिजे की धान्य खायला मिळायला काय पाऊस नसतो. त्यामुळे पाऊस पण पाहिजे असतय. होय तर अजून एवढा तरी काय चालू झालेला नाही आहे.
हां अजून नाही झाला आत्ता कुठे दोन दिवस झाले चांगलंय.
होय.
हम्म तिकडे आहे कां?
हाय का? नाही आत्ता उघडलाय मगाशी. दहा पंधरा मिनिट फक्त बारीक पडला. तेवढच आज दिवस भर नाहीच नाही काल जरा होता.
हा,
जरा आज पाऊस पडल्याशिवाय काय हो होणार नाही. आणि पाणी वगैरे पण प्रॉब्लेम यायला लागल्यात आता. सांगितलेत न्यूज ला पण पाणी गेल्या वर्षी पूर येण्याची कंडिशन झालेली
होय आलेलाच की पूर
तसं काही नाही
होय,
त्याच्यामुळ म्हणून म्हटलं
हा,
पाऊस वगैर असला तर बरच आहे खर तू एवढं हे चालू आहे ना चालू झालं नाही हे
म्हणाव तसा नाही हम् नावाला याय लागलाय पावसाला म्हणायला हम्म,
स नसतो, दहा पंधरा मिनिटं पडल्यावर का रस्ता पण ओला हो
नाही होत आणि लगेच उघडतेय
रस्त्यावर ओला झालेला लगेच वाळतय.
वाळतोय पण लगेच
प चालूय पडला पडला मणूसपर्यंत जातोय
जाते पाऊस आला म्हंटलं की गेला
पाऊस आलाय म्हणून कपडे काढायला गेले की पाऊस गेलेल असतोय
सगळी हेते
होय
तुमच्या तिकडे आहे पाऊस
नाही इकडं पण थांबलाय दुपारी जरा असं आल्यासारखं झाला आता नाही काय,
आभळा आला ना त्या फक्त वातावरण आहे.
हा तसच कि वातावरण आहे. सगळे कपडे सारखे काढायची घालायचे.
वासचे सगळ आता चालू होते सगळ पाऊस पहतावर खेच ते एक्र कपडे प हर काच होय डिलिव्हरी पावसातच आली पहिली पण तशीच होती पहिली हिवाळ्यात होती ही पावसात बरं झालं उन्हाळ्यात नाही आली उन्हाळ्यात लई त्रास
हा कडकन होत, या वर्षी तर उन्हाळा केवढा होता.
होर त्यामुळेण तरी पावसाळ्यात आलं. म्हणजे अजून न आत्ता लागणार आहे न त्यामुळे अजून का गॅरंटी नाही अजून हा एक महिनानाच पुढ ह जागून एक दीड महिन्या तर एक दीड महिन्यात आता कधी पण होऊ शकत अस
हा,
म बर झाले,
हा,
आता ठरवून नियोजन झाल्यागत झालंय ते!
पावसाळ्यात येऊदे, त्याचा जरा लईच त्रास होतो ना उन्हाळ्यात फिट पण जास्त होतीयां.
होय आता हे कसं गरम गरम काय पण खाऊ शकताय.
होय होय गरम नको गरम पाणी नको
आणि गरम असत, हा हे आता गप झोपू शकताय. गरम घेऊन उन्हाळ्यात फॅन लावायची पंचत लहान बाळा जवळ!
होय आणि फॅन न आपला पण अंग खूप
हा तेच की, होय म्हणतातच की.
ते आपलं गार असते तवा गरम गरम झालेलं चालत.
हा तेच नाही पाहिजे तर वेळच व्यवस्थित बरोबर आले आणि डिलेव्ही.
हो खरं तर काही शेक भात असत नाही ना मला म्हणजे मांझ शिजर आहे.
शिजर
हा त्याच्यामुळे स्कोप वगैरे काय देत नाहीत असा आहे ना!
होय हो.
नंतर नंतर म दिलं तर मग
हम् हा चालते मी करते तुम्हाला लगेच.
हा.